हो.
हॅल लागला.
अगं तूला तुझ लागालय मला माझं का तुला येईना झालंय? अवघड आहे बाबा मी काय केलो नाहीये. तूच पर्सन बिझी दाखवालय तो पर्सन बिझी आहे म्हणाला.
कसं काय आता माझा तर कॉल मी तर बॅक जाऊन बसलोय.
अक्षताला पण मी केलो कणी कॉल त्यानंतर ते आतला आणि परत कॉल लावलाय कणी तस दाखवालत काय माहित ग नाही काय माहित बाई.
मला इथ व्हायब्रेशन होतंय तुझं घुई घुई करून
ना. सोड जाऊ दे मग माझ का लागणा अक्षदाला पण लावलो आणि परत तिला लावायचं म्हटलो काय तिला पण लागना तसंच दाखवालय.
काय माहित काय प्रॉब्लेम यालाय.
खर असं का व्ह्याल
आता आता ह्यो बोलून ठेवला की मग कर परत मला.
हा चालतय दहा मिनिट झाले दहा अकरा मिनिट झाली तर तू कॉल एंड कर मग मी लावतो.
हा हा मला आता चारशे त्र्याहत्तर रूप ते दाखवालाय पेंडिंग आता मला अ येतील अकाउंट वर असं दाखवालय थोड्या वेळात.
हम्म चालतंय की. माझे एकशे एकोणचाळीस रुपयेच दाखवाल्यात पेंडिंग.
माझं चारशे रुपये दाखवाल्यात
हं हं काय करणार चारशे रुपयचं?
ठेवणार आता मान्सून सेल लागल्यावर कपडे घ्यायला.
चालतंय की मी पण आता कॉलेजला नवीन कपडे नको होय ग काय तीच घालून जायच. चे
होय बघ की आता हाय ते तीन वर्ष भाकऱ्या भरायचेत कपडे घालून वडले वडले. म्हणून मी आता कित किती दिवस झालं कपडे घेतलो नाही मी माहितेय का नवीन कॉलेज चालू झाल्यावर घ्यायचं नवीन कॉलेज चालू झाल्यावर
मी पण. मी पण बाळा त्यानंतर मी पण कपडे कुठे घेतलोय म ह्या ईदला पण चालत नव्हतं ईदला पण घेतलो नाही.
हम्म.
सगळ वडणार आहे बघ की एकदम आता सगळं जाऊदे.
कॉलेजला जायचं म्हणल्यावर घ्यायलाचं पोर आहेत ग भरपूर आणि चुकून हॉस्टेल बिस्टेलला राहायचं म्हटल्यावर तिथं घालायचे कपडे घ्यायला
होय तेच की घालायलाच पाहिजे की ग घ्यायला.
हो.
आता स्टार्टिंगला पण थोडया दिवस कलर ड्रेसच की एक महिनाभर मग त्यानंतर
आता कुठल्या कॉलेजला युनिफॉर्म आहे का नाही माहित नाही ना आप
ते पण माहित आहे. हा अनंगकडे बे.
दामो.
आणि का मग.
आता तरी कॉलेजला चांगला युनिफॉर्म चहा पिलो मगा अशी.
हम्म.
तू सकाळी पिलीस.
हा असं काहील तुला बाराला नाही बारा नाही आज लवकर पिलो अकराला. मग त्यानंतर मोबर बघितलो काय मग काम. काम मला चालू करात मग तो पई त फोनवर अजून भांडी घासायची होती माझी.
हा.
मग भांडी घ असलो मग तुला फोन केल तुझं बिझी आहे आता.
हम्म तेच ते अबा या बरोबर बोलाल ते म्हणून.
हम्म मला वाटलंस तू तिच्या्याबरोबर बोलतस ना.
बरं आणि मग नंतर अगं लाईट गेल तती ग दुपारी मग लाईट कितीला त्या काय माहित नाही ना. मग मला जरा ठेवतो कॉल असच फोन. लाईट मग आली सोड साडेतीीन पर्यंत काय तर लाईट तोपर्यंत माझं. चार्जंग कमी झातात आणि मी झोपलेलोत म्हणजे लाईट उद्या नाही हो्या म्हणून फोन चार्जिंगला लावून झोपल होतस मी.
हं.
आली की चार्जिंग घेतय मग झोपलो जरा उठलो मग. साडेचार ला काहीतरी उठलो मग स्वरापाशी जरा बसल मग ते स्वरा काकानाथिरपीला घेऊन गेले तिकडे गेला मग आलो चहा पिलो मग तुला फोन केल.
हम्-हम.
तू मग सांगितलीस घरात त्या कॉलेजच्या दाबाला चौकशी करा.
ते सांगायचंय विसरलोय काय कुठं कामातच आहे मी सकाळ.
मम्मीला तर सांगितस काय पप्पा ना मम्मीला व्हय.
नाही सांगितलं.
हम्म.
सांगायचं आहे ग ह पप्पनी. हा.
बोल बोल.
पप्पाना सांगायचय पप्पा जर म आता ते का लाग त्यांच्या पप्पांचे मित्र ना ऍडमिट केली सेम तुमच्या काकासारखं कंडिशन झाली ते. म राहिले म्हणजे पा्पांचे मित्र आहेतते तेनी. मग तुमच्या काकांना कसं झाल तर बघ. तसच झालंय त्यांना मग वारल्या मारलीत रात्री त्याने त्याने मारलीत रात्रीच अंग. मग त्यानंतर अष्ट्र आदार म ठेवलेले त्यांना. आयसीयू मध्ये. मग त्यानंतर काय मत तिथंचई तऱ्यापासून दिवसभर जेतच आहेत मला आज भेटलीच नाही त सकाळी गेले मा दुपारी होती वाढत माती दुपारी होती. ह तिथेच होते पप्पा मग काय बोललोच
हम् हम ह.
निवांत भ असं घरात असायला पाहिजे ग मग तवा नि निवांत. बोलायला येतंय
होय होय तेच की.
आमची पण काल आत्ती आलती ना काकाला बघाला मग तिचा दीरां म्हणजे आत्ती. सांगलीत राहत्या ना सांगलीत दिलय. त्यांचा दीर शिक्षक हाय म्हणजे तांबे क्लासला शिकवायला होता मग आता शिक्षक म्हणल्यावर सांगलीला अलमोस्ट त्याला कॉलेजेस सगळे माहिती असत्यात मग त्यांच्या घरा पासल कोणतर त्या कॉलेजमध्ये हाय वाटतं क्लर्क का काय तर तरी मग आत्तीला सांगितलय आत्तीच्या मुलग्याला पण. की करा चौकशी जरा कॉलेजची कशी कशी फीच वगैरे
पहिल्या स्टार्टिंगला हम्. चालतय घे. मी पण सांगतो घे. आता आता मघाशी सांगतो झालं तर.
मघाशी नव्ह नंतर.
हा नंतर, नंतर. सॉरी, सॉरी.
हा.
आणि जरा मी हाय किनी विसरलो विसरलोय वाटतं.
ह.
एक तर पहिलाच चुकते. अवघड आहे बाई. मला हसूच येतय बाई मी मराठी बोलताना मला एकेकदा असं वाटतंय की, मराठीत बोलू काय नको?
अयो असं होतय.
खरं तू जास्त कने घरातल्यांच्या पेक्षा बाहेर जास्त अस मराठीत जास्त बोलत असशील कनेय?
हा म्हणजे घरात म्हणजे तेवढच की भाषा मग त्यानंतर. शेजारी पण मुस्लिमच हायत ग.
ते पण बाहेर
हा बाहेर असतोय तेच की.
मज्जा.
मग काय मराठीच बोलत होतो की बा मग मी आपण हो कॉलेज मध्ये मराठीच मग, त्यानंतर आलो तरी मग, झोपायचं, जेवायचं मग त्यांतर क्लास वर आणि परत मराठीच.
मराठीच तेच की, रील बिल पण काय आल्या तर लय करून. सगळं गाणं मराठी यात त्या बोललं आपण मराठी. फोनवर त्या सतरा फोन आपलं ते पण मराठीच.
मराठीच तेच. जरा आणि जरा बेटर झाल्या आधीपासन.
व्हय आमच्या मुळच की.
नाहीतर काय आणि जरा. असं का? अगं नाही माझ्या कस बोलून ते सवय झालेली मग अकरावीपासन आहे की ना अकरावी, बारावी माझी मराठी चालू झाल्या ग रेग्युलर बोलायची. मग भाजी चपाती म भ मराठी ते बोलत होतो ना, अकरावीत बारावी मग सगळे महा मराठीमध्येच सगळं तंवा मग मराठी जरा जरा हळूहळू जरा हे झालं
होतंय का तेवढं वेळ
तेवढे होते पण आजूबाजूला पण माझं खरं होतं. आधी हेच आपलीच लँग्वेज बोलायला लाग कान कारण शेजारी पण रुसले मज
होय.
आधी मय स्कूलमध्ये माझी मित्रिण मुस्लिम ची होती. ती सोनल म्हणून होती. ती पण ती ती काय हिंदीच बोलत होती बाय
तेच घेतात. मुस्लिम मुस्लिम मना हिंदच बोला मराठी कशाला बोलतात.
होय. आणि ती सोनल हिंदू असून पम हिंदू होती ते त्यांच्या घरात पण हिंदीच बोलत होतेत. ती पण आमच्या बरोबर हिंदीच बोलणार. म्हणजे ती राजस्थानी आहे. राजस्थानीची आहे. मराठीची नाही आहे.
मग तिची मग मग हिंदीच बोलतात. एकतर राजस्थानी भाषा किंवा हिंदी
तेच की, मग त्या त्यातूनच मग ते बोलायचं मग असं मग हि आता हिंदीची सवय मोडल्यावर माझी जास्त म्हणते असे एकदा मला पण हे व्हायले आता
आता मराठीची सवय झाली ना, तुला जास्त.
हा, आणि हिंदी आता हे व्हायले एक एकदा
हं होतयस तसं
तुला येत नाही म्हणे हिंदी बोलायला.
मला येतं की पण असं लई कधी बोलोस नाही ना, कारण तिथं घरापाशी पण असं कोण नाही त्यामुळ जास्त मराठीच बोललो हिंदी बोल्ल तर तेवढंच नॉर्मल हिंदी सब्जेक्ट
भक्ती तर असलं चुकीचं हिंदी बोलत्या काय सांगू तुला?
ह
लई चुकीचं बोलत होती बाई ती. तू बोल बघू जरा एक वाक्य बोल कायतरी
अ हिंदी मे क्या बात करूंगी अब मै.
क्या भी करो.
मला येते बाय मेरे को आती है हिंदी.
हाय
सिर्फ एक एक शब्द को मै मराठी पे
ह ते
एक शब्दांना हिंदीत शब्द तेवढं मराठीत म्हणायचं. त्याला ओ लावायचं आणि बोलायचं.
हा.. हिंदी येते सोड तुला भक्ती पण भ ते एक एकदाय की नाही म्याम असं ज्या हे करून ठेवायची मराठी प्लस हिंदी दोन्ही मिक्सच एवढं हासत होतो बाळा आम्ही
त्याना हिंदी हिंदी घरात तवा तिला हिंदी घरात जायचं होतं ना, त्यामुळे ती हिंदी प्रॉपर करालती आता ते मोडदवर आणि सोढली.
तेच ते आपल्याला ज आपियाला का आहे खरच होती. तुमची लँग्वेज शिका शिकवा मला हिंदी शिक ''--'' वा आम्हाला करत होती.
हिंदीचा माणूस होता ना त्याच्या आयुष्यात म्हणून.
होय बाळ ती काय काय ठरवून ठेवलेली तुला म माहित नाही ती.
काय काय ठरवल्याली.
जास् ब्रेकअप सकट जमून आलत. काय मग त्यानंतर आणि पर त्यांचं मग बोलणं वगैरे चालू झालं. त्यांच इथपर्यंत ठरलेलं की, पाहून जायचं.
होय थांब थांब परत कॉल कर सगळं त्यात सांग आता.
हा,
ठिऊ काय मी?